काजी आहे किती ते हॅलो हॅलो
ह
हॅलो बरं आहे का
आपलं नाव काय हा मॅडम आपलं नाव काय हा सीमा सीमा नावले हा काय करता आपण
हॅलो
हा काय करता आपण
काही नाही घरात
घरात असतय हा हा चांगली गोष्ट आहे की काय काय स्वैपाक करताय
अ मेथीची भाजी डाळ भात चपात्या शिरा खीर
एवढं काय काय करताय सां
आं
एवढं काय काय करं
नाही रोज थोडं थोडं
थोडं करतय चांगली गोष्ट आहे की चिट्टी कशाला
तुम्ही काय करायला लागलाय
काय नाही बघा आम्ही आहे आमचं काम आहे हे कॉल वगैरे करायचं त्यामध्ये कॉल केले ते प्रश्नलाय हो सांगू शकत नाही
बरोबर असून दे असून दे आणि काय चाललंय
काय नाही बघा निवांत तुमच्याकडे पाऊस वगैरे काय आहे काय ऊन आहे
तुमची तब्येत पाणी कशी आहे
एक मिनिट ह एक मिनिटमाल काय आलाय
ह
नाही ना हॅलो
हॅलो
हा काय तुमच्याकडे कसं टेम्परेचर किती आहे?
ते का माहिती
मग काय माहतीय तुम्हाला?
तेवढं माहित नाही तेवढं घरातच असते ते काय माहित नाही टेम्परवारी किती काय तुम्हाला माहित आहे काय?
हो आमच्याकडे भरपूर आहे.
भरपूर आहे आमच्या तिथे काही चाळीस पन्नास असेल. पन्नास आहे पन्नास
बर बरं
आणि कस घरात सगळे बर आहे आम हे सगळे बरे आहे पोर पण बरी आहे सगळे बरे. आणि स जेवण झालं काय तुमचं?
काय काय बघतो दोन मिनट क्या है क्या हुआ,? रिपोर्ट दाखवायचे आहे आणि सलाईन आणि इंजेक्शन थांबायला ब झालेय ना.
हॅलो
हा बोला की नाही इथं नाही तिथं नाही तर तिथं बसा बोलू तो नंबर लावलाय ना. एक मिनिट ह
हा हा
कस झालं? दोन मिनट स्टेशन आहे तिकडे जाणार आहे ना दोन मिनट स्टेशन हे सड तिकडे आहे महेश पलीकडे जा
हा बोला मठ तुमचं आणि कस? तुमचं आणि कसं काय चाललंय?
निवांत चाललंय बघा. तुमचे काय लग्न झाले की नाही?
हो झालंय दोन पोर आहे मालक जातात पाणी विकायला हा इ्टँड हे ज रेल्वे टेश नमधे पाणी विकत्यात. हो, होय. दोनशे कवा पाच शे कवा आठशे.
तुम्ही फिराय- बिराय जाताय का नाही कुठे?
फिरायला तर आता कुठे गेलेलं नाही, जाणाराय रंकाळ्याला.
ता का नाही?
नाही, हे ज्या गणपतपुळ्याला जाऊन आलोय, गोव्याला, आता काय गेलेलो नाही.
हा् हा हा
मालवाण - मालवाणला. तुम्ही कुठ फिरायला गेलाय?
आम्ही, नाही आम्ही कुठे फिरत. आम्ही गाव भागात राहतोय ना.
हा हा जात
होय, नाही जात, कधी तर वर्षात न कधी गेलो होय, शेती आहे ओ आमची, दहा एकर.
शेती हाय व्हय, चांगली गोष्ट हाय. केलं म रानात काय केलय?
रानात गहू हाय बघा.
गहू हाय ह, चांगली गोष्टाय. कुठल आता कुठलं घाव, आता झालं कि सगळं काढलं घवू बिऊ सगळं झालं आता. तर म बरोबर. हो का.
हम्म
हम चांगली गोष्टय. मग आणि घरात कोणय? तुमचं काय मम्मी-पप् ्पा घरात कोण कोणय?
घरात अ फॅमिली सगळी.
आणि छान छान.
तीन चार
होय.
आता, आता कुठे चार मिन ट झाल्यात. अजून सहा मिनटं बोलायचं.
सहा मिनट बोलायचं बोला क नाही काय विशेष कसं काय चाललंय.
आपलं कसं आहे. आणि आणि ईश तुमची फॅमिली कस ईश.
सगळी. खाऊन पिऊन घरात आहे आणिय कामाला जातत हाय आपले आपले आपलं आपलं करतत खातत आपल्या आपल्या धुंदीत आहे.
सगळ्यांसाठी करता काय स्वतःसाठी करताय.
पोर ह वहिनी ह भाऊ आहे सगळ्यांच्या साठी.
होय सांगल गोष्ट म्ह सगळ्यांचा विचार करता का?
चार कराय लागते घरात
हम्म शाळा शिकला काी नाही.
आमय झा सात वी नाही पुढ काही शिकल नाही का नाही घरात तेवढी कंडिशन न्हवती. असते नाव्ह मन
ह तुमचे वडील काय करात आमचं काय नाही. द बारावी झाली बारावी नंतर पास केलं. शिकायची इच्छा नाही काय करायच नाहीयच काय करायच शिकून तर
काहीतरी जॉब तरी करायचं शाळे बिळा शिकली असली तर
चॅन वगैर
रानातलं का तुम्हीच करता का म्हणजे असं कामगार लावले बरं बहिणी तुम्हाच नाही किती?
पहिन अयचार.
लगेन झालं पण
ह तीन झाली एक अजून होणार आहे. हो तिथं कस मममी काही नाही घरात असते बाबा
पाशी ते करते रय ह म्हणजे तुमच्या आजोबास सगळे ते शेतीच करत असल हम् चांगली गोष्ट आहे. हम्म. आणि कुठं कुठल्या का?
आपल्या हच्यात अ अष्टा
आष्ट्याच होय? आ आष्टा तिथं हाय होय राहणं आ तरी की ते कर अ कि ते कराय.
नाही करायची.
काय कराय वा वा चांगली गोष्ट, चांगली गोष्ट आहे मग असं वर्ष-वर्ष करताय काय निसत घऊच करताय दुसरं काय?
अबा
हां हां.
हा. जावा की आत. हॅलो.
हा निसत शेतीत राहण हे ए घऊच करताय काय दुसरं पण काय करताय वर्षे वर्षाला, हा चांगल गोष्ट आहे हा हा.
आणि काय चालू आहे तुमचं?
आमचं काय आता निवांत हाय बघा बसलोय बघा. काय पाऊस नाही काय आता पुुढल्या महि
होय पावसाळ्यात पुढ जागा नाही. कऱ्याव.
बघ कुठत. ट्रीप काढली तर मग जायचं फिरायला नाही तर नाही. होय अस ट्रिप काढून आमी सगळ्या जातो. ते कुठ? तरी असं फिरायचं असलं तर वहिणी आमची सगळ्या म्हणजे आमच्या मैतरनीच. सगळ्या ट्रीप करून तर जाते फिरायला.
हो चांगली गोष्ट फॅमिली, फॅमिली सगळी तरुण हाईसा तुम्ही.
हो तुम्ही पण या कवा तरी फिरायला.
येणार की सांगा आमांणा येतो आम्ही एवढ्या लांब खरं शक्य नाही हाय ह. ना तुम्ही कुठ राहताय?
हम्म आमी कोल्हापूरमध्ये.
ते म आमचं कोला-कोल्हापूर आणि कोकण मजे पा-साशे
होय येऊन जावा कुठतरीे आमच्या घरात दोन दिवस राहून, खाऊन, पिऊन. तस जावा. तुम्हाला पण कोल्हापूरच महालक्ष्मीचं मंदिर बघा.
फेमस आहे ना तुमच्या इथं काय तर.
ते आमच्या कोल्हापूरच फेमस आहे ना ज्योतिबा. महालक्ष्मी. नी. ते बघून जावा की. पन्हाळा. खंडाळा.
मिनटा हम्म.
तुम्हाला पण चांगलं वाटणार. तोर आहे शाळेला जात्याती. पाचवीला हाय.
हा. हा.
आणि चांगलं आपलं खाऊन होय होय आपलं आपलं ह करायचं आणि खायचं टेन्शन नाही.
बर कोल्हापुरात तर असं ऊन जास्त हाय.
होय होय लय जा जा तो नाही.
व्हय.
तुमच्या तिथं नसाव ऊन इथं जास्त ऊन हाय. होय. कोकणात कसं आता झाडबिड जास्त हाय म्हणून त्याच्यामुळे लागतं
हा तेच हारलेली असते काय हिरवळ असतं काय?
फिरायला जाता का नाही कोकणात?
तिथल्या तिथं आम्ही फिरतो की.
हा या आमच्या कवतर हा कुठे जायला तुम्हाला जमत ना हा ढोर पण आहे काय?
हो. पंधरा म्हशी आणि वीस गाय आहेत.
वीस गाई.
होय. आणि शंभर कोंबड्या हायत, कामगार ठेवलय.
हा शेळ्या नाही.
शेळ्या नाहीत शेळ्या आता घ्यायचा विचार चालू आहे.
बरं बरं मग ते दूध पण कोण काढते. दूध बी
हे काम कामगार ठेवले की आम्ही.
काम कय. चांगली गोष्ट आहे. मग? दूध काय डेअरीला काय सगळं तुम्हीच घरात म्हणजे वापरताय.
हा.
दूध डेअरीला पण आहे काय सगळं घरात.
नाही नाही डेरीला ला पण देतोय घरात येवढं थोडे ना संपतंय.
हम्म आता यायला पाहिजे. तुच्या गावाला म्हणजे आम्हाला दूध प्यायला. दुधात दुधात पोळी खायला याला पाहिजेल.
हा हा हा पोळ्या पण करताय. का तुम्ही? माहित आहे.
हा.
हॅलो तुमच्या तिथे कर नाही पोळ्या - होय तुपाच करते. हम्म या का तरी एक दोन किलो तूप घेऊन आमच्या घरी या तूप घेऊन या आमच्या गावाला कधी आला तर हम् झाला का झाला काय